काय
ह ह होतय होतय ते एरर एरर दाखवत होत काय.
हो काय नाही होऊन जात ते. आता तुम्हाला तिकड टायमिंग पण सुरु झालं असेल ना बारा मिनटचा. बा बारा मिनिटाचा टायमिंग सुरू होतो.
दहा मिनिटाचं केलं असं ना आता? मग पहिलं बारा मिनटं होते. आता दहा मिनिटाचा कॉल केला असणार मग.
हा हा.
हम्, फक्त याच्यामध्ये कसं असं बोलता नाही ना, म्हणे असं नाही का गॅप नाही ठेवायचं. किंवा मी बोलतेय, किंवा तुम्ही बोलताय ना. मध्ये गॅप नाही ठेवायचं. तेवढं गॅप ठेवलं तेवढे पैसे कट होतात परत. असं हम्म हम्म ते पण नाही चालत हा.
मज्जा आहे. काय जेवली?
हे काय कंटिन्यू. आता असं झालं, मोठ्या भावाची एनजिओग्राफी करायची होती. ते आले होते सगळे भाऊ, बहिणी वगैरे सगळे.
का बरं काय झालं, तब्येत बरी नईये.
ते पंपिंग होत नव्हती त्यांना व्यवस्थित म्हणजे ना, हृदयाची पंपिंग होत नव्हती शिरूरमध्ये सगळ केलं त्यांनी रीप् फोटो वगैरे मंग आता डॉक्टरनी दिली होती. एंजिओग्राफी, सिटी स्कॅन सारखी नाई का, मोठीेवाली. ते रुपेव लं केली एनजओग्राफी, तिकडनं रिपोर्ट घेतल्या मंग हॉटेलमध्ये गेलो. जेवलो पोट भरून सगळे. आता आलो, ऑफिसला मी पाच मिनटं झाली आता आलोय.